हॅलो. हॅलो.
ताई आवाज येतोय.
हो येतोय येतोय बघ बरं लागलं तुम्ही कस करत होत कॉल पण.
सेंड करत होते मी. सेम प्रोसेस करत होते.
हो पण मग तुमचा कॉल मला दिसला असता ना कॉलच आलेला नाही. बरं जाऊ दे बोला.
काय नाही काय चाललंय.
काही नाही आता जेवण करायचं.
हो आमचं पण झालं जेवण आताच.
हम् नाही आता बाकी आता भूक लागली आता म्हटलं चला फोन करू पण मग. तुमचाही आवाज येत ना म्हणून म्हटलं आता मी इकडनं करून बघते येते का काही प्रॉब्लेम असेल बहूतेक ते
हम्म हम्म मला असं विचारायचं होतं कि ना आमच्या घरी गेस्ट येणार आहेत. तर मग त्यांना आहे ना नॉन व्हेजचा प्लॅन आहे आमचा. तर मग त्यांना नॉन व्हेज बनवायचंय म्हणजे फिश आणि आपलं हे. मटन वगैरे मग तुम्ही रेसिपी. सांगू शकता का.
मटण ची सांगेल पण फिश कशी बनवत ते नाही माहिती. अजून मी बनवलं नाही पण मागच्या वेळेस मुलीच्या घरी बनवले. तिच्या मिस्टरांनी बनवलं होतं पणते मी बघितलं होतं त्यांनी कसं बनवलं ते तर त्यांनी फिश ला काय केलं होत अगोदर ते सर्व साफ केले अगोदर. त्यांनी म्हणजे ते काय. मोठा काय कोणता फिश आणला होता बांगडा का काय म्हणतात. तो आणला होता बई आणि तो पूर्ण साफ केला. आणि थोडं डाळीचं पीठ. अ म्हणजे आपलं चनाचं पीठ असतं ना चण्याचं पीठ आणि बाजरीचं पीठ. असं ते पीठ घेतलं आणि त्या पिठाने पूर्ण असे ते साफ केले वर्ण धुतल्या. आपण कसं म्हणतो घासतात ते तसे घासून काढले. आणि ते पुन धुून काढले त्यांनी मग ते मग ते धुतल्यानंतर. तर त्यांनी थोडा मसाला बनवला जस आपलं हे बनवत ना आपण कांद्याची. पेस् टमाट्याची पेस्ट भाजून नाही अस कच कच्चाच बनवला होता त्यांनी भाजून तर ते भाजीला बनवलं होत. जी ग्रेव्ही बनवतो ना आपण त्या ग्रेव्हीसाठी कांदा. लसूणची आणि टमाट्याची पेस्ट अशी प्युरी करून घेतली ती वेगळी आणि याला याला लावायसाठी पण त्याच्यातली थोडीशी ती पेस्ट ठेवली त्यांनी
हा ग्रेव घेतली.
हा ग्रेवही घेतली आणि ती ग्रेव्ही त्या म्हणजे त्या फिश ला लावून ठेवली त्यांनी थोड त्यामुळे त्याच्यात लिंबू वगैरे पिळला मसाले टाकले लिंबू पण टाकायचा. आणि थोड हे टाकल होत वाटत त्यांनी हा मॅरिनेट मॅरिनेट के त्यांनी ते अस लाल्यांतर मग. ते त्यांनी फिश तेलामध्ये तळून घेतले सर्व ते फीशचे पीस हो हो थोडा वेळ ठेवले थोडा वेळ ठेवले त्याला.
आणि डीप फ्राय केले की शॅलो फ्राय.
हो त्यांनी डीप फ्राय केली होती ते, शालो फ्राय पण करू शक तो. कारण ते तेल खूप खराब होऊन जात ना ते नंतर. हा पण ते तेच तेल भाजीला वापरायचं. थोडस त्यांनी ते याच्यामध्ये म्हणजे असा थोडा वरुन रवा आपण टाकला हो त्याला म्हणजे अस थोडंसं हा नाय हाय फ्राय करायच्या आधीच टाकलं होतं असं थोडं थोडं रवा. आणि मग ते फ्राय केले. फ्राय करून बाजूला काढून ठेवले. नंतर मग आपली ग्रेव्ही असते ना बनवलेली लई जी अ याची कांदा लसूण पेस्ट जस आपण काळ्या मसाल्याला बनवू काळ्या मसाल्याच्या भाजीला बनवत तोना तर तशी ग्रेव्ही बनवली होती ती थोडथोडे भाजून बनवली होती ती त्यांनी आणि मग ती ग्रेवी चांगली परतवली असेल याच्यामध्ये तेलामध्ये चांगले खूप लालसर होस्तोपर्यंत परतली, मग त्यामध्ये त्यांनी ते फिश टाकले. ते फिश पुन्हा परतली त्याच्यामध्ये.
हम्म.
नंतर वरनं थोडं थोडंसं पाणी टाकलं म्हणजे तुम्हाला तुमच्या याच्यानुसार
हो म्हणजे थोडंस लथपत टाईप ना, कमी पाणी असं थोडस ग्रेवी पण आणि जास्त पातळ पण नाही.
हा जास्त पातळ पण नई तसे मग म्हणजे कोणाला ज्याला वाटलं तशी थोडी ज क म्हणजे तशी भाजी पण काढू शक ताय आणि थोडी पातळ पण करू शकतात, मग ते पातळ करून त्यांनी ते थोडं उकळवली भाजी आणि छान लागत होते पण फिश मग ते खाऊ मी कधी नाही पण त्यादिवशी मी खाल्ला ना, मी त्याला म्हणजे अस वास वास वगैरे काहीच येत नव्हता. हो, हो. म्हणजे कसं माशाचा वेगळ्याच अस वै वास येतो ना तर तस वास वगैरे काही येत नव्हता आणि छान लागत होती भाजी. मग
मग ते फ्रेश असतील म्हणजे ताजे असले की मग फिशचा वास नाही येत ना.
आणि मेन म्हणजे त्यांनी पहिले ते अ पिठ पि लावून धुतले ना ते, बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ लावून, तर त्यामुळे ते ते बोलले की त्याच्यानी वास निघून जात असं म्हणजे मी सगळं बघितलं. पण मी केलं नाही. ते मला मला कधी नाही करता येत, ते म्हणे मला मी शिकवतो म्हणे तुम्हाला म्हणे. तसं करायचं बघा म्हणे. तर त्यांनी दाखवलं ना नाही ते नेहमी आणत असतात. पण मला नाही आवडत जास्त त्याच्यामुळे मी खात नाही, ते मला उलट विचारत चिकन आणु का, हे आणु का? मी म्हणते नको नको तुम्हाला खायच असेल तर आणा. मी कधीकधी नुसत दुसरी भाजी खाती, कधी खाती चिकनची भाजी बनवलेली. पण त्या दिवशी ना ते मग ते माशांचे ते म्हणजे ते फिशचे पीस होतेत ना तर ते लहान मुली त्यांच्या माझ्या नाती, तर त्यांना खायला द्यायचे होते मला. तर तीनां खायसाठी मी असं हा मग मी ते असे काटे हा मग ते काटे काढून मी त्यांना देत होते, तर मी थोडंसं खाऊन बघितलं एक तुकडा मला इतकं चांगली भाजी नाही खाल्ली. ते म्हणजे ते ग्रेव्ही बीव्ही काही खाल्ली नाही मी. फक्त ते फ्राय केलेले तुकडे ना ते दोन तीन काढून खाल्ले. एक खाल्ला मला छान वाट ला. परत दुसऱ्या खाल्ला, परत तिसरा खाल्ला म्हणजे असे तीन खाल्ले मी ते छान लागले म्हणजे असं कधी नाही म्हण.
पण मग कस आहे मला मी म्हणजे एकदा ट्राय केलं होत. साधच म्हणजे मसाला वगैरे लावला आणि लगेच रव्यामध्ये डीप केलं आणिशाला फ्राय केलं तर मग चांगलं होतं पण मग मी आता मग अलिबागला गेली होती ना. तर मग त कडचे खाल्ले तर तिकडचे खूपच छान होते. म्हण म्हंटलं मग त्या पद्धतीने तुम्ही बनवतात का हा.
मासे करून बघायच आपल्याला कधी काय ते म्हणजे पहिले धुऊून घ्यायच त्याला स्वच्छ हा. त्याला ते पिठानेधुतलं ना मग ते पिठामध्ये त्याचे ते ही निघून जात सर्व ते असं म्हणजे त्याचे काही वास असतो ना निघून जातो तो तेी एक हा ते एक नवीन शिकले. म्हणजे पाहायला मिळालं आम्ही पण अलिबागला तिकडे गेलो होतो पण तेिथे मासे घ. प मला नाही आवडलं होत ते एवढं तिथलं फिश म्हणजे त्यांनी दिले होते बनून अस फ्रायज पूर्ण मोठा मासा होत तो अस.
आम्ही जिथे थांबलो होतो ना तिथे म्हणजे माझ मिस ां ओळखीचेच होते ते रिसॉर्ट वाले. तर मग त्यांनी आम्हाला दिलं होतं बनवून तर मग छान बनवलं होतं आपलं प्रॉन्स असतात ना.
हा हा हा.
करी दिली होती आणि परत प्रॉन्स फ्राय पण दिले होते कोळी वाड्यासारखे आणि पापलेट फ्राय नाही नाही त्यांचा वास नाहीय. नाही नाही आणि पा पापलेट आणि सुरमई असतो ना. ते फ्राय मध्ये घेतले होते म्ही म्हणजे छान बनवले होते त्यांचे आमच माझे मि दोन तीन वेळे जाऊन आले त्यांच्याकडे आणि आम्ही आता लास्ट टाईम गेलो होतो.
हो. ते मेन म्हणजे पहिले ते स्वच्छ करायचंच असतं ते स्वच्छ केलं का मग त्याचा वास
आता पाहुणे येणार आहेत घरी मग ते नॉन व्हेजिटेरियन म्हणजे त्यांच मग म्हणं आहे की नाही फिश बनवा.
मग बनवा नावा तो बांगडा आणायचा बांगडा म असतो ना त अस पीस करतात नाही का त्याच्या तुकडे तुकडे हा मग ते चांगले स्वच्छ बाजरीच्या त्याच्या पीठानेधून काढायचे. मग नंतर अस त्याला थोडा वेळ वाट तुम्हाला वाट. म करून ठे शक तुम् आणि थोलो्राय करा. फ्राय नाही कराय शलो फ्राय कराय आणि आपण ज चन त्याला ग्रेव बनतो ना तशी ग्रेव बनवायची सेम आणि याला.
काळ्या मसाल्याची ग्रेव कशी बनवता.
का काळ्या मसाल्याची ग्रेव म्हणजे कांदा लस कांदा घ्यायचा. उभं कापून ट अ खोबरं घेई टमाटे खोबरं कांदा आणि त्याच्यामध्ये लसूण लण कोथंबीर अस सर्व भाजून घ्यायच कांदा थोडा जास्त घ्याय. आणि काळा भाजायचा खूप म्हजे खोबरं पण ना असं चुलीमध्ये हा चोलीमध्ये वाचतात ना. चुलीवर भाजण्यापेक्षा असं गॅसवर डायरेक्ट पाजायचा. काळ होत आणि ती भाजी पण मग अशी काळी येते एकदम त्या काळ्या भाजलं गेलं का खोबरं हा. हा मग ते छान येतं आणि मग ते पूर्ण सर्व तळून घ्यायचं बारीक म ते दळलं की जेव्हा आपण भाजी करतो ते तेलामध्ये बराच वेळ फ्राय करायचं कारण खोबऱ्याच जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत फ्राय करा त्याग सुय ला त्या तला वाट त्या मसाला पण तुम्ही ऍड करू शकता काळा मसाला बनवलेला असेल ना
हो आणि तुम्ही खडेमच
खडे मसाले नाही जास्त नाही कारण त्या त्या काय होत ते खड मसाल्या खूपच जास्त आणि वाटलं तर तुम्ही टाकू शकता तर ते एखादी दालची आपलं हे टाकायचं दालचिनी
हा
लवंग आणि मिरे थोडं टाकायचं जास्त त्याच्याने काय होतं तिखट होतं जास्त असं पण आपल्या मसाल्यांमध्ये असत
आणि डाळ पण टाकतात का आपली चना डाळ भाजलेली
जर जास्त घट्ट खूपच घट्ट ग्रेव जास्त प्रमाणात भाजी करायची असेल तर मग ती चना डाळ वेगळी भाजायची आणि वेगळी धाळायची तिच्याना डाळ आता समजा तुमच्याकडे जास्त पावणेे फक्त कांदा लसूणच्या ग्रेवने होणार नाही एवढं तर मग थोडीशी चमचा भरच्याना ाळ घ्यायची ती चांगली लालसर भाजायची आणि ती वेगळी जळायची पण मग मी ती त्याच्यात मसाल्यामध्ये टाकायची ती ती वर्ण जेव्हा पाणी उकळ म्हणजे भाजी उकळायला आली ना तेव्हा टाकायची ती मिक्स करून पाण्यात
हम्म नाही मग तेच मला आता जास्त जण येणार आहेत ना पाहुणे मग दोन मेन्यू करायचे एक मटन ग्रेवी मध्ये करू म्हंटलं आणि फिश फ्राय मध्ये करूे दोन्ही त्यांना पाऊन चार होऊन जाय तो
मग मटनच्या ग्रेवत डाळ टाकू शकतात थोडीशी बाजूला बाजूला भाजायची पण ती का ग भाजायची म्हणजे कांदा लसण भासतून त्याच्यात दळायची ती वेगळी दळायची आणि टाकताना पण वेगवेगळी टाकायची त कारण ते मसाल्यात जर टाकली ना मग ते ाळीचे गठ्ठे गठ्ठे होऊन जातात
हो हा म्हणजे नंतर मग भाजून पेस्ट
हा हा न हा हा मग हो मग टाकायची नंतर थोडी पण ती पण अशी लागत लागतच टाकायची कारण बघ कारण घ्ट हो जाते भाजी जास्त त्या खूप जास्त मी टाक केली मग भाजी असशी खूप घट्ट नको व्हायला हा खूप घट्ट नको व्हायला अशी त्या हिशोबाने टाकायचे हा ते करतात ना आ आता कश खेड्यामध्ये ते वेगळं पीठ बनून ठे प्रत्येक डाळी भाजून मग ते आं पीठ असतं ते मिक्स करून टाकत आता आपल्याकडे काही एवढं आपण बनवत नाही ते पीठ त्याला डाळदाण्याचं पीठ म्हणतात त्याला
हो आमच्या इथे पण एक दोन जणी आहेत ना त्या बनवतात ते
हम्म सोपं असत ते आपल्या डाळी घ्यायच्या जेवढ्या फक्त उडादाची डाळ सोडून बाकीच्या डाळी घ्यायच्या सर्व त्या भाजायच्या त्या तुरीची डळ पण नाही घ त्याच्यात मसुराची पण नाही
का सगळ्या
अ वाटी वाटी हा समप्रमाणात डाळी घ्यायच्या थोड्या थोड्या हरभऱ्याची मठाची अ थोडीशी मुगाची मुगाची पन थोडी कमी घ्यायची हरभऱ्याची जास्त घ्यायची थोडी बाजरी ज्वारी तांदूळ
हा हा
असे सर्व भाजायचे चांगले लालसर आणि त्याच्यात थोडेसे धणे पण घ्यायचे भाजून आणि जिरे घ्यायचं जिरं पण भाजायचं आणि हे सर्व दळायचं मग, तीन तीन चारच डाळी तीन चारच डाळी घ्यायच्या, उडदाची डाळ नाही घ्यायची तुरीची नाही आणि मसूरची नाही, या बाकी दुसरे असतात ना ते घ्यायच्या ते दळायच्या चवळीचे असले तर चवळीचे पण घेऊ शक ता तुम्ही त्याच्यामध्ये, हा आणि हो मग ते बारीक दळून ठेवलं ना ते डब्यात भरून ठेवायचं ते टिकतं पण खूप दिवस. मग ते जेव्हा तुम्हाला भाजी करायची तर तुम्ही ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि वरून टाकायचं चमचा भर पीठ.
ओके ओके, चालेल ताई
हो हो
करून बघते मी मग तुम्हाला फीडबॅक देते. कसं झालं होत, नाही तर तुम्ही पण या जेवायला.
नाही नाही, नको मी आता जेवती. हो हो चालेल चालेल. बर बर